हा बोला की.
बोला.
झालं जेवन.
हा जेवलो आत्ता जेवलो तीन वाजता.
हा हा. काय तब्येतून सगळी बरी आहे.
ह बरं इन ओके. अणबया आणि.
आम्ही काय नाही बघा बोला.
काय नाही ना पुरग त बेडल्या
हो का ला नाही.
पोरगी पोरगी दोन मुली जाईन बारक्या बगत. म्हणजे एक चार वर्षाचे आहे एक सात वर्षाच्या आहे बारकी ची तब्येत बिघडल्या.
का म्हणजे काय झालंय.
काय काल पेरू खालता.
हा हा.
मतेे मम्मीनी काय तर हसन आणला होता.
हम् हम
नको म्हण ते पेरू खाय घाटला.
हम्म
पेरू पचायला नाही. पोट बिघडले आणि संडासला लागले त्याला.
हा हा होईल तर ठीक आहे
आता होल म्हणजे औषध घाटल्या म्हणज हो्हायच पाहिजे नाही हो म्हणजे. तेचकाने औषध अठले..
हम्
ते झोपले ते त्यासोबत झोपले बारके सोबत.
हा तुम्ही काय जॉब वगैरे करता.
आणि नाही जॉब काही नाही निेव देतम कसलं काही नाही बिजनेस ह कर वांद.
कसला बिझनेस.
हॉटेल आहे.
हो काय म्हणजे कस म्हणजे शा कारी का मस
जेवणाचा
शाकाहारी मांसाहारी
शाकाहारी मांसाहारी आहे.
हम्
मस् घर घरी तावडपण रस्ता सोलकडी रोटी राईस अन्य मिट.
अच्छा म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं खावा की काय.
कितीेी खावा खायलथोडा.
हम् मग तिथे काही असं.
कसं म्हणजे एकदम तुम्ही अ ताटावर आहे का कशावर.
ताटायला पैसे.
म्हणजे असं असतं ना की प्लेट सिस्टम असत आणि. प्लेट सिस्टम आणि थाळी असं काहीतरी.
पलेट सिस्टम पण आहे आणि थाळी पण ध्नी पण चाल पडे.
हा हा मग तुमच्याकडे असं. एकदम चांगल्यातलं असं काय स्पेशल जास्त.
मला वाटतय ह्याच्यातच आपल एक मॉडेल असेल असं येचाइथलं. असं एक मॉडेल असल की त्याज पिड सेटमंपण आहे आणि थर्ड सेटप पण आहे.
हां
असं कुठे वाटेल नाही की प्लेट पण चालू हाय थाळी पण चालू हाय फक्त आपली ऑर्डर झाल्यात
हा हा. मग त्यात तुमच्या इथे स्पेशल असं काय आहे.
आपल्या हॉटेचं नाव दैवत आहे.
हम्.
मग दैवत स्पेशल चिक दैवत स्पेशल चिकन थाळी दैवत स्पेशल मटन थाळी आहे.
हूं हूं
म स्पेशल मध्ये त्याला कसं असंय त्यावेळेस स्पेशल चिकन थाळी तुम्ही घेटला.
हम्म.
चिकन थाळी
हूं हूं
त्याला एक प्लेट फ्राय प्लेट येणार चिकन फाय प्लेट.
हूं
एक चिकन मसाला ब्रेड
हम्म
आणि एक चिकन चा खिमा वाटी
हम्म
तांबडा पांढरा सोलकडी
हूं
आणि रोटी आणि राईस कांदा लिंबू एवढे सगळं मिळणार आपल्याला.
हो.
आणि कसं चिकन सोडून चिकन सोडलं ना की बाकी सगळं खाईल तेवढं आपल्याला अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड खाईल तेवढं
हूं हूं
आणि सिस्टम पण आहे डिशमध्ये पे सिस्टम. तुम्हाला पाहिजे तेवढं खावा एक रोटी घ्या दोन घ्या. भाजी पायजी असली घ्या कुठली पायजे असली सगळं सेप्रेट. भाजी वेगळे बील रोटीच वेगळे बील. राईस चं वेगळं.
हा.
हे फक्त कबनू कोल्हापूर आहे कमनू कोल्हापूर रोड आहे ना कबन कोल्हापूर रोड तो
म्हणजे तुम्ही कोल्हापूरला राहता का.
नाही हो आम्ही सिलमन आहे. आणि कबनू कोल्हापूर रोड ला आमच्या हॉटेल हाय.
इचलकरणजी कोल्हापूर वरन किती लांब आहे.
कबनू कोल्हापूर रोडवर आमच हॉटेल आहे कभनौ पासून एक किलोमीटर अंतरारवर आपलं हॉटेल
हम्म हम्म
त्याचा पेड सिस्टीम पण हाय आणि थाळी सिस्टीम पण हाय.
हम्म
हॉटेचं नाव काय माहीत आहे दैवत हॉटेल-
आता म्हणजे असं म्हणतात ना कि असं मोठा हॉटेल आहे की त्याच्यात तुम्ही असं काही कार्यक्रम वगैरे असं काही असतं का?
हा बड्डे पार्टी सेलिब्रेशन होतय आपल्या इथ बड्डे पार्टी सेलिब्रेशन होते, एक पन्नास लोकांचं साठ लोक लोकांच ऐंशी लोकांचं, बर्थडे सेलिब्रेशन होतय पुढं. म्हणजे बर्थडे सेलब्रेशन पार्टी.
हम हम
म्हणजे कसं असतय कि तुम्ही तुमचा समजा कोणाचा लहान मुलाचा बड्डे असेल किंवा अनिव्हर्सरी असेल किंवा काय म्हणतात त्याला रिटायरमेंट पार्टी असेल रिटायरमेंट अस ना, कोणते जॉब सोडते रिटायरमेंट होणार आहे.
हम हम
त्याचं सेलिब्रेशन असेल, हे छोटे मोठे पन्नास लोकांपासून ते शंभर लोकांपर्यंत एवढं आपण ऑर्डर घेतोय, आणि ऑर्डरमध्ये कसंय आपलं जे मेनु कार्डला रुपये जे असेल रेट, त्यामध्ये दहा रुपये कमी.
हा हा
थाळीमध्ये, जे थाळे असेल ना त्या कन क्वांटिटी पन्नास प्लस जर असेल पन्नास प्लस, तर दहा रुपये मेनू कार्ड पेक्षा कमी घेतोय आपण, आणि आपल्या जागेला भाडं काय नाही. फ्रीमध्ये जागा भेटता, सेलिब्रेशन करायला.
हा हा
तुम्ही जर बाहेर गेला, तर तुम्हाला हॉल बनवा हॉल बुक करायला पाहिजे.
हो ते तर आहे म्हणजे, अ प्रत्येक कार्यक्रमाला त्या गोष्टी
हॉल बुक केला, त्या हॉलचं भाडं आलं. प्लस प्लस त्या हॉटेलमध्ये, तर त्या हॉलमध्ये व्हेज नॉन व्हेज म्हणजे नॉन व्हेजचे परमिशन आहे का नाही माहित नाही?
हां हां
मोस्टली कसं असतंय की एक एक हॉल ला कस असतंय, की व्हेज आहे फक्त नॉन व्हेजची परमिशन नसते.
हम्म्
आपलं हॉटेल असंय कारण, आपलं हॉटेल आहे ना व्हेज नॉनव्हेज त्यामुळं का आपणलं तर पन्नास ते ऐंशी लोकांपर्यंत सेटअप आपलं त्यामुळं कसं असतंय व्हेज पण घ्या किंवा नॉनव्हेज पण घ्या, दोन ला परमिशन आहे.
म्हणजे तुमच्या इथे, शाकाहारी, मांसाहारी दोघींना पण?
हा दोन्ही पण आहे. आणि प्लस तुमचा हॉलचा खर्च वाचला, एकदम फ्री मध्ये तुमचं फंक्शन होणार सेलिब्रेशन. फंक्शन
म्हणजे समारंभ पण चांगल्या पद्धतीने होऊ शकत असं, तुमचं प्रसिद्ध हॉल आहे.
हा तसं गार्डन्स सोय आहे ना, गार्डन सोय म्हणजे तुमचं कसं
म्हणजे गा म्हणजे बाग वगैरे असं काही बागेत तसं काही लावलेलं असतं का तुमच्या इथे?
बाग अशी नाही, पण गार्डन टाईप आपल्याकडे जागा तशी आहे गार्डन टाईप. त्याच्यामध्ये कसं हा गार्ड पण खाली कसं गार्डन नाही लॉन नाही, आपलं खाली म्हणजे प्लेन आहे. म्हणजे एकदम लादीे आहे.
शी वगैरे घातलेली.
फरशी आधी साईडहून भरपूर झाड आहेत, ओपन गार्डन आहे. पण काय होणार, कि काय म्हणतात त्याला
जागेला भाडं नाही हे मेन प्रश्न आहे, मेन मेन मुद्दा.
आणि. हम.
जागेला भाडं नाही फ्री मधे तुमं जे जे मेन्यू काढला जे आहे त्यापेक्षा दहा रुपये कमी घेतला ना. तुमच फंक्शन एकदम सपेशलदम चांगल्या पद्ल होऊ शकतील. तसं पायदसा. तुमच्या खिशाला ताणपणाने आणि परव. ण्यासारखा कार्य हो तो
ह हा.
हा ठिकय आणि हॉटेल नाव सु म माहिित आह.
आता.
हाँटेल च नाव तम माहिित का आहे.
नाही हो तुमच्यात मी पहिल्यांदाच.
आपलं हॉटेल कबनूर पासून कोल्हापूर रोड ला एक किलोमीटर अंतरावरती आहे. हॉटेलचं ना आपलं हॉटेल दैवत नाव आहे.
अखी मला कस तिकडच्या गोष्टी काय पाहिच.
फॅमिली रेस्टॉरंट फॅमिली रेस्टॉरं आप्लाय फॅमिली रेस्टॉरंट आपपलाय.
तुमच्या भागात मी कधी आलेल नाही आहे म्हणजे माझं मुंबई आहे म्हणून त्या हिशोबाने.
यदा विजिट करा विजिट करा कोण. कोण पाहुणे वगैरे असेल कोण काय असेल काय एक स दड.
हा हा.
म्हणजे कोणी पण ओळखीच असेल पाहुणार असेल इकडे आमच्याकडे कोल्हापूरमध्येध्ये किंवा. च्या म त्यांच्याशी बोलात. त्यांना सांगा की असं या हॉटेलला व्हिजिट करा कसं वाटतं बघा मग सांगायदा. मग त्यानंतर ठरवा मला कसं वाटलं.
हा हा.
आमच्या बदने आम्ही शंभर टक्के तुम्हाला ओके देणार.
चांगलेय ज्या तुमचा बिझनेस कधीपासून चालू झाला.
आमच हॉटेल ओपन करून एक वर्ष होतात. नेक्स्ट मंथमध्ये आपले एक वर्ष होतात.
पुढच्या महिन्यात.
हा नेक्ट मंथ ला.
हम्.
सेव्हन्टीन ऑगस्ट ला.
सतरा ऑगस्ट ला.
हा आपला वर्धापण दिन आहे पुढच्या म सतरा ऑगस्टला.
मग त्याच्यामध्ये तुम्ही काय एवढं एका वर्षात काय बोध घेतलात.
बोध तसा भरपूर घेतलाम्ही. म्हणजे काही नवीन शिकलोय काही म्हणजे सगळंच. आप आस भरपूर कांगेतल्या आम बस. मी काय करायला पाहिजे कसं कला पाहिजे.
बिजनेसमध्ये
आम्हा सुधरणा करा जास्त कररा नाही. सुधारना करायमाग असं गरज नाही काय माहि आम्ही आहे ते आम्ही सुधारलोच आहे पहिल्यापासून आम्ही परफेक्टच आहे
हा
आम्ही ओकेच आहे आम्ही बरोबरच आहे तर आम्हाला सुधारायची गरज नाही जास्त आम्हाला काय फक्त कस्टमरला समजायला पाहिजे कि आपण कुठे जायचं आणि कुठे नाही हे कस्टमरला समजा
माझा बोलण्याचा हा उद्देश होता कि तुमच्या आजूबाजूचे जे तुमचे हॉटेल आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुमच्या हॉटेलमधलं त्यांच्याकडनं काही बोध घेण्यासारखं वगैेरे
तुम्हाला सांगा म्हणजे आमच्या आजूबाजूला म्ही गोष्ट केलं ना आमच्या आजूबाजूला वीस ते पंश अठराे आमचेे शेजारी आजोबा ते पंवर मध्ये आमच हॉटेल आहे आणि वीस ते, पण हॉटेलमध्ये जर आमच हॉटेल जर म्हटला सगळणे अबियन मेपॉर्टबियन आणि स्वच्छता अमबन्स स्व्छता आपल्या हॉटेलला टॉप वनचे आहे आणि आपल्यासारखी स्वच्छता आणि आपलं कॅमपिन आमच्या वीस हॉटेलमध्येध्ये आमच्या लाईनमध्येध्ये कुठेच कोणाडी नाही ते आप अपरेट आहे.
हा
मेन म्हणजे काय की तुम्ही णजे फॅमिली असेल कोण नातेवाइक असेल पई पाहुणे असतील कोण असेल. त्यांना जो कुठे स्पेशल असेल जेवायला घेऊन जात असेल. तुम्हाला पहिलं मोठे इम्पॉर्टट काय कि ते हॉटेल कसं आहे. आणि ते हॉटेल काय आहे आणि तिथे बसण्याची व्यवस्था कशी आहे. चांगलं आहे का स्वच्छ आहे का म्हणजे त व्यवस्थ व्यवस्थित होते का नाही हे माहित पाहतं मला.
हम ह
त्यामध्ये म्हटलं तर आपण त्या लाईनमध्येध्ये हॉटेल आपलं टॉप वन ला आहे. तुम्ही असं नाही म्हण की मोठेपणा करते मी
नाही नाही तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल सांगता ह चांगली गोष्ट आहे म्हणजे
आपलं हॉटेल प्रॉपर आहे प्रॉपर म्हणजे प्रॉपर टॉप वन आम्ही तुम्हाला व्यवसाय देणार स्वच्छता देणार सर्व्हिस देणार क्वालिटी पण देणार.
हा ह
पण तशी तुम्हाला सोय आमच्या वीस ते पंचवीस हॉटेलमध्येध्ये तुम्हाला